हॅलो,
हा बोल.
आवाज आला का.
हो हो, याला बोल.
काय कलंयस.
काय नाही बसलोय खरं.
जेवला का ना नाही.
हो नाही अजून आत्ताच येऊ ना जरा मम्मी पप्पा बाहेर गेलेत.
हा मग. मग आज जेवण काय मग माया कामावर जेवण काय बाहेर आहे काय.
नाही नाही बाहेर नाही घरातच की, जरा मम्मी तब्येत बघल्या मग जरा जेवण घरात बनवलं. हे ताप सर्दी खपला.
आणि त्या जरा होय वातावरणाने पाणी पण खूप घाण आलंय ना.
होय होय नदीला दिला.
आणि हकून पेज जा म्ह सांग मावशशीला.
होय होय.
हा मग बाकी अंकल देन सगळी.
हो आ आहेत बर आहे सगळे बर. हम्म आजी गेल्या गावाला.
गावालीले आ म तबेस आहे नाव बरी.
हाय हाय तजी कशी हाय.
अरे हाय दादा.
दादा कामाला गेला.
हां हां आलो पूजेलां नाहीं जातं
हम्मं नाहीं जाऊं नं आलो मी फर्स्ट. तूंचं झालां आहे मांये नाहीं. तीनं लावले तीनं लावले सातली सात ते तीनं.
आठ ते म्हणजे आठ ते चार असते तसं सात ते तीनं आहे.
होयं म्हणे टेक्स्टाइलं लां कसं असं जां असते टायमिंग.
हां मंग कायं म्हणे माझं कामं लोड असते कायं लये
नाहीं नाहीं लई लोड नसते चार तासं कामं करांयला लागते जरां. जेवढां आपल्यांला टार्गेट दिलंय तेवढं हंम टार्गेट जवढां आहे तेे पूर्ण करांयला लागते
कामं झालं मंग बार मं.
होयं
तरी पेमेंट किती पडतंय
पेमेंट पडते पंधरा सोळा हजांर रुपयाेपर्यंत पडते.
मंग भारी गिरे तरी मंग मंग तेलांला किती जातंय.
अं केलांला महिन्यांचं पंधराशे रुपये.
पंधराशे रुपये तरं महि म्हणजे आपलं. लां लांबा आहे तरीे किती किलोमीटर आहेतं.
इतनं ह की एक वीस किलोमीटर आहे.
वीस किलोमीटर म्हणजे पंधराशे रुपये बांस होते किती रुपये आहे. अं म्हणजे किती जणं आहेतं अजूंन आहेतं कां कोणं तूं आणि कोणं आहे. पांचण नाहीं म्हणजे दोघांच्या तेल टागतंय कायं.
होयं होंयं दोघं दोघांच्या ते एक दिवसं मी एक दिवसं असंत.
म्हणजे गाडी घेतांय कां तेल
नाहीं नाहीं ते म्हणजे आंता माझां पार्टनर आहे तिनं नवीन गांडी घेडलांय परंत त्यांमुळे तिची एकट्यांची गांडी असते फती एक दिवसंला टांकत एक दिवसं
हां म्हणजे तेल फक्तं तुम्हीं एक दिवसं आडांण टांकता रे
होयं हंय हम्मं घरी घरांत सं पप्पांही कांडण्यांतेत दादा हं कांडण्यांत ये
हां मं मं तुझ्यांकडे गांडी नाहीं
तूं करं तुझं कायं चाललंय कामाचं
माझं निवतांय तुझं तुंग गाड्यां आहे कां नाहीं मंग.
माझ्याकडं गांडी नाहीं म्हणजे घरांत दोन गाड्यां आहेतं एक्जं माझ्या नाहीं अजूंन
तुझी पणं एकी की म्हणजे असं होते कधीं तरं आड आडचणं इथं राहीले तरी गांडयां पाहिजे रे
हो ते तरं राहतां घ्यायचे घ्यां की ते दिवाळी हो बाबां अजूंन कायं प्लॅनिंग केलं नाहीं कांस आपल्यांला जापटयांला जमेल त्यां टाईप घ्यायची
हां हां तरी पणं आंता कसं झालंय गाडीच त्यां सगळं आंता म्हणजे असं सगळं गांडीत पूर्ण बदलल्यां रे
होयं
जास काय आता ते आधी सारखं लुक काय त्या गाडीत नाही जायच सगळं
हम्.
सगळं बदललेलं आहे. म कोणती पण झाल्यास हा सगळ्यात त्याच असं म्हणजे, आता आपले नाव तेन सगळं चेंज केलंय.
बर.
अव एवढं काय खास वाटत नाही ते. आधीच ज ओल्ड मॉडेल जे होतं म्हणजे जुन्या ज्या गाड्या होत्या.
हम्म हम्, आता आमच्या पप्पा ती तशी जुनी गाडी आहे आणि भावची नवीन आहे.
हा हो कस त्या गाडीला एक एक लिटर तेल ठेवा ठेवाय लागते ह्या गाडी जर ठेवाय लागत नाही.
हम त्याला कस मोटर आहे ना जे मो
हा म्हणजे मग त्या गाडीला समज आता जर तू तेल नाही ठेवलास तर आता आपल्याला ते नाही म्हणलास तरी त्यात कसं पण करून तेल ठेवायला लागतय.
हा हा.
नाहीतर मध्ये मोटर आपली मग वाजत्या, म्हणजे खराब होत्या. तरी त्या मोटरीची किंमत मला सांगितल्यालीत किती सांगू काय? - पाच काय दहा हजार रुपये काय तर त्याची किंमत आहे वाटत.
बरं.
त्यामुळ कस
मग त्याच्याविेषयी तेल ठेवलेला बरं पडते.
हा एक लिपर किती रे एक किती शंभर रुपये आपल्याला शंभर काय आपण जात आता म खर्च करू शकते, हा त्यामुं शंभर रुपये टाका काय लय वेळ लागत नाही आपल्या होय ना. होय आता कसं झालंय ते मधी युद्ध चालू होतं ना.
हम्म, त्यापेक्षा आता इलेक्ट्रिकल बाईक.
इलेक्ट्रिकल पण कसं झालंय सांगू का इलेक्ट्रिकल पण कस सांगाच तुला आपलं जास्त करून त्या गाड्याला क नाय चार्जिंग करून आता मोबाईल कसा असतोय आपला जास्त आपण चार्जिंग करून करून खराब होतो तश्यातला विषय त्यो तेपण लईत लई किती दोन ते तीन वर्ष गाडी जात्या.
हम्म. बर, खरं कसं आहे त्याची बॅटरी चेंज करता येते ना. एक चार व, चार-पाच वर्षांनी बॅटरी चेंज बदलाय येते.
अहो पण कस असंतय ज्या आता समज आपल्याला लांब जायचं कुठ तर झालं. तर आपण काय करणार?
नाही ते लांब जाण्यासाठी नाही फक्त असं.
लोकल साठी चालते ना हा इथले ना आपला म्हणजे आपली जवळपासची जी आहेत. ते सगळी काम होतात हे बरोबर आहे सोड त्या गाडीच. तरी पण ती कळंना कस, हा. लांब जाायज म्हणलं तरी अवघड हाय.
होय. मग आता एक एक पंपावरना. बर एक एक पंपावर झालंय ना आता ते चार्जिंगच.
व्हय व्हय ते झालंय सोडं आता कसं. आता कसं झालय जास्त लोक काय कराल्यात त्या गाड्या घ्याय बघाल्यात. कसं झालंय आता पेट्रोल महाग व्हालय त्यामुळे त्या गाड्या कस जास्त. जास्त वापरत्यात सगळीजण तरी पण ती गाडी भारी आहे. पळाय ओ पळायतेन असं हे करत्यातना म्हणजे असं जरा जरी. पण मूठ वाढवली की डायरेक्टर गाडी ती जातीया.
होय होय.
भारी वाटतय खर पळवाय अस स्मूथ आवाज नाही काय नाही.
होय गाडी भारी वाटते पळवायला त्याला मज्जाय.
होय मज्जा म्हणजे कस असं वाटत की. ना असं म्हणजे आवाज नाही काय नाही.
हम् फक्त आपण बसून चाललोय त्याच्यावरती काय. आणि प्रदूषण पण होत नाही ना.
हो हो हो अरे तू मग तू तशीच घी की.
होय होय तेच नियोजन चालुहाय तेच.
हा तेच तुला सांगू काय नाही म्हणा ते एक आम्ह ''--'' आमच्या इथं ते आमच्या इथे एक माणूस आहे दीड लाखाला घेतल. ला कल्यातनी गाडी लय भारी हाय गाडी ती. अ ऍथर कंपनीची काय तर हाय.
ऍथर.
बस हा त्या त्या कंपनीमध्ये तू गाडी घ्यायला बूवा.
बरं बर ओके शंभर टक्के गाडी घ्यायला जातना आणि शंभर टक्के तुला सांगतो.
हा.
हम्म मग आणि जेवण वगैरे कस. झाले का नाही काय आता घरी जाऊन. कती ते कीती असतय तझु काम.
आठ ते आपला आठ ते आठ असतंय काय. हा चालतय मग ठेऊ काय मग.
अ के काय काम असतय तुझ्या इथं.
माझ्या इथं आपलं म्हणजे. पार्ट तयार होतात ना.
कशाच पार्ट म्हणजे कसलं.